ला येतोय आवाज, काय नाही,? आता हेच, लग्न झालं, आता पोरग आल
हा.
होतोय फ्रेश त्यांचं मोबाईल असं
हम्मं
मी कायं अजूंन दिला नाहीं गेला येतो फ्रेश व्हायंला
अली गं मोबाईलच मांगते असतीलल पहिल्यां त्यांस नाहीं असं होतं असेल कधीं घरी जाते मोबाईल घेते
तेचं आहे नां मंग तिचं पणं तेचं आहे तिला बी थोडां वेळं पाहिजे असं भेटतं नाहीं दिवसभर स्कूंलमंध्ये जातांत आणि आले कां मंग पाहिजे पाहिजे करतांत मंग रडारड असं
हांय नां मंग एकचं मोबाईल दोघं जणं कशी बघतांत
नाहीं नां मंग त्यां आजींचा होतां इतक्यां दिवसं आजीचा खरांब झांला मुळे मंग मिळांला नाहीं तीला तिला मिळतं नाहीं त्यांला मिळतो आणि तो लहांन असल्यांमुळे तो बंड बंडसांरखा वागतो मलां पाहिजेच मी घेईलचं
हम्मं हम्मं
अससे लंय शहांणा आहे तो खूंप शहांणा आहे तो
म्हणजे सकां पप्पांचा घ्यां आणि येकां नं माझां घ्यां
हम्मं पप्पां नाहीं देतं नां मोबाईल पप्पां घरीच राहतं नाहीं नां असं आहे पप्पां घरी राहतं नाहीं म्हणूंन मिळतंच नाहीं मोबाईल
आमची दिदीनाही देतं कोणांलाच देतं नाहीं मोबाईल अंण दिला तरी दोघींनी संग बघायचं नाहीं बघायचं नाहीं हम्मं
तेचं की आमच्यांला अवघडे बाबां मागतांत ते मागतांत दयाचं नाहीं दिला तरं मंग मी सहंसा एवढां नाहींच मिळतो त्यांना कसं आहे माहितीय कां स्कूंल मधूंन आले कां बिझी होऊंन जातांत
ह ना
स्कूंल मधूंन आले आंता तो आं आंला तो आवरेल बिवरेल खाईल तोपर्यंत त्याचं वांला एक दीड वाजूंन जातील मंग तिच्या येण्यांचा टाईम होऊन जाईल तिच्या येण्यांचा टाईम झांला कां मंग आहेच
तस बाकी कायं म्हणतांत
कायं नाहीं बघां जेवतं होते झालं जेवणं आंता
येवढ लेट झालं आंज
अहो सकाळीं नाश्ता केलेला
हम्मं
आणि मंग नाश्ता लेट केलांच
हम्मं हम्मं
मी तरं आंता सगळं उरकंत तोवर लेट झालं तिला नाशता बनवायला तिला म्हटलं मी कायं आपली लेट. जेवते म्हटलं खाल्लेलं जिंरल तरी पाहिसे नां झोपून झोपूण
तेचं तेचं ते
मलां नवीन नवीन हे दाखंवतोय म्हणजे नवीन टास्क कांहीं आलं नाहीं अजूंन पणं दाखवतयं असं रेड कलरचं नोटिफिकेशन दाखंवतोय मलां
हां
हम्मं पणं ते बघते होतं कांहीं दिसतं पणं नाहीं टास्क आलेला
हम्मं
कायं
माझां तरं सगळां फोनच हँग झालां मलां तरं असां ऑप्शन येतो रेड कलरचं चिन्हं येतं धोक्याचं आणि असं सांगते कि तुमचां मोबाईल हॅक झालायं म्हणूंन.
अरे बापरे.
त्यां सगळ्यांसनी पैसे सेंड करूंन मोकळी झालीं लगेच.
लंय डोक्याले तांण आहे आंता पणं
लंय आओ म्हणजे कायं पणं बघायचं इंस्टा जरी मी ओपन केलं नां तरी तसंच येतंय.
मंग ग्रुपलां यांला विचारूंन बघां नां तुम्हीं त्यां यांला चॅट जी पी टी लां वगैरें कायं प्रॉब्लेम असतो किंवा कशांमुळे कशांमुळे होतोय बरं असं.
ते म्हणतांत की मी कांदी ऍप वगैरें घेतले त्यांचं ते पणं ॲपनाहींत मी सगळं डिलेट करूंन टाकलं
हो नां कशांच असेल कायं माहिती
जाऊद्या म्हटलं आंता जाणारं आहे सोमवारी म्हटलं गेल्यानंतर सॉफ्टअरच मारायचं
तेचं तरं
कां तरं उगीच प्रॉब्लेम नको.
तेचं नां
त्यांत आंता आपणं सारखं बँक अकाऊंटमध्यें जाणारं चेक करणारं जरं हॅक वगैरें झालं असतं. चलतरं.
तेचं तरं.
मम्मी गेली शाळेंत मम्मी जाते नां शाळेत भांत कारणं मंग तिला लवकरं जायंला लागतं. हम्मं
कंटाळून जातो दिवसभरची तीज रुटीन रुटीन कंटाळन जातो आंता बघां मलां सकाळीं पोरंगी गेली कां तोपर्यंत थोडाफांर वेळं मिळतो म्हणजे तरी बी मी झाडझूंड पुंसपास एवढं सगळं करतं करतं. माणसं सगळें जणं उशीरा उठतांत उशीरा उ -उठल्यांमुळे मलां नां तोपर्यंत मी किती बी लवकरं उठले तरी पणं माझ्यां कामांना एक दीड वाजतोच. सगळ्यांनाच कारणं बाकीच्यांचे उठले उठलेले चं नसतं आंघोळच केलेले नसतांत तरं कायं करणारं आहे माणूस असं.
हां इकडं तरं कांल एवढां पाऊस होतां नां की म्हणजे कांहीं सुचतंच नव्हतं. आंज उघडलांय नां असं बरं वाटतंय. कायं बोलायं नको कांल कन्टिन्यू आओ.
आंज तसांच आहे ईकडे कंटिन्यू पाऊस चालूं आहे. हो कांल रात्रीपासूंन पाऊस चालूंय आहे
आमच्याकडे पर्वा रात्रीपासूंन चालूं होतां ते कांल रात्रीपर्यंत चालूंच होतां. आंठ नऊ वाजंता बंद झांला. तिथूनन नाहीं कसलांच पाऊस आंता जरां वारं वगैरें भरंपूर सुटलंय.
हां हां
पणं टिपक पडल्यांगत होतं होतं. म्हणलं येईल पणं नाहीं कायं आंला.
तेचं तरं.
पाऊस आंला की नको वाटतं आओ.
हो पण मग पावसाशिवाय बी काये
एवढा पण नको ना येना तू यायला नाही म्हणत नाही. पण एवढं की सगळं खराबच करून जाय
काढून टाका आजीकडे हम्म हम्म इथं आजी आहे तरी मलाच मीच पाहिजे करायला.
हा ना
हो मग म्हणे कपडे ओले झाले काढून दे आत्ता जसं आता आला तीन वर्षाचा
हा
तीनचा आहे तो तीन वर्षचा आहे आणि ती हॅलो
हां
अ
काल ब अख्खा दिवस माझं ज्वेलरी बनवाय गेलेला ह्या टाइमिंग ला बसलेली संध्याकाळी आठ वाजताच उठली
होल नाहीो
आता काय करायचं द्यायचं तर होता टायमिंगमध्ये
नाही नाही ती शॉल नाही आता वेगळा सेट बनवायचा होता हळदीसाठी.
अच्छ
ते शाला अजून घेतलेच नाही बनवायला
हो ना
अ ह म्हटलं त्याला जास्त वेळ बसायला लागेल आत्ताच नाही घ्यायची बनवायला
पासरूम मध्ये हा
पुढच्या महिन्यात म्हटलं शेवटच्या आठवड्यात वगैरे घ्यायची बनवायला
हा पु आत्ता त्याला कपडे काढून दिले ना मग त्या ते ओले झाले ना तो म्हणे म कॉ टाकू नका कपडे म्हटलं टॉयलेटमध्ये टाकेल नाही बाथरूम म टाकून येतो ना म्हणे धुवायला टाकले का कुठं टाकलं बादलीमध्ये बादलीमध्ये टाकल अरे बईकडे आईकडे शिकत र तू फ्रेश हो लाला आजी लाख सांगितलं तू जा हम्म तुधूनून आहे लला तू गणपत ह शक हॅलो
हॅलो
हो हो चाले एक हॅलो हा चालू ठेवा चालू ठेवा एक मिनिट फक्त. नाही बाई. हां बोला की हॅलो.
हां बोला.
बोला.
झालं का आवरून त्याच.
अहो बाई ते मध्येच मला वाटलं ते त्याच्या आजीकडनं फ्रेशहून आला असेल म तो कपडे. प्रां शी वगैरे धुन आला असेल कशाचं काय तसाच येऊन गेला इकडे माझ्याजवळ. म्हटलं हा कस काय आला आजीचा आवाज आला नाही काही नाही मग म मी दुई म्हणे म्हटलं कस काय धुतली. तू चल मी धुन देते परत गेली मग आत्ना असय.
असंच असतं आपण काहीतरी कामात असलो क नाही.
काही हो नाही हो काही नाही आपल्या पुरांचं आपल्याला आवरावं लागतं कोण नसतं.
कि बळण तशी करतात लहान मुलं. रात्री आमचा तो सर्वज्ञ आलेला काका दिसला की बळण उड्या माराय चालू. मग खुर्ची घातली पाय पालते आणि ते मोडतो कसं आपण लाद घालून. तुसच मोडाय लागला हा हा हा, अरे बाबा म्हटलं एक राहिले ती तरी राहू दे म्हटलं. मम्मीने घेतलं काकून नेलं वडत त्याला घरी जातच नव्हता किती वेळ.
हो ना.
हो, म्हणे आईला तू खोटं बोलतय माझ्याशी माऊ गेली म्हणून सांगितलं ना.
हम्म हम्म हम्म हम्म.
मम्मीला म्हणतोय तू खोटं बोलते माझ्याशी.
हम हम.
तो येतोय ना सारख्या इकडं आणि इकडं आलं की जायलाच मागत नाही मग घरी.
तेच तर लहान पोरांच तसेच राहत ओ लहान खेळायला राहील. का माझ्या मुलीलाही तसच व्हायचं. आणि तिलाबिना ती पण खूप खेळत आमच कसं आहे. ना या एरियामध्ये गार्डन वगैरे काही नाही ना आणि कोणी नाही ना खेळायला. ते बरी करत असं मग.
त्याला म्हणजे असं ठेवायला काय नाही वाटत. पण कसं ते उड्या वगैरे मारतो ना मग मला धक्का वगैरे लाग''--'' गल त्यामुळे त्याला मम्मी मग आणतच नाही जास्त आणि ऐकत नाहीत अजिबात.
हम् हम् हम्. बाकी काय म्हणता अजून चालेल चला करा मग तुम्ही हं.
हा,